हॅलो ह हो नमस्कार नमस्कार. ह बोला ना.
मासवडी बद्दल बोलू शकतो.
हो हो बोला ना मासवडी बद्दल बोला. कशी बनवता काय बनवता तुम्ही म्हणजे
डाळीच्या पिठामध्येध्ये पीठ म्हणजे असं मिक्स करून
आपण पीठला बनवतो का?
हा.
मसाला बनवेल राहतो त्याचा वाला खबरं वगैरे कांदा खसखस हे टाकून लसूण वगैरे टाकून दळून घेतो. पिठ पीठलं बनवलं जातं का ते असं थापतो आणि त्याच्यावरती टाकतो तो मसाला म रोल बनवतो मग ते कापून घेतो. मसाल्याची भाजी बनवतो त्यामध्ये टाकतो.
आणि भाजी कशाची बनवायची म्हणजे ती
आपलं हे खोबरं कांदा भाजून घ्यायचा लसूण वगैरे टोमॅटो त्याची प्युरी बनवायची. परतवून घ्यायची आणि आपला वगैर मसाला वगैरे टाकायच त्यामध्ये गरम पाणी टाकून आणि मग ती भाजी बनवायची त्याची
आणि मग ते जे तुम्ही ते मासोळी ते म्हला ते टाकता त्याच्यामध्ये ती विरग घळत म्हणजे त्याच्यामध्ये फुटत वगैरे नाही का अशी तुट
फुटती म्हणजे आपण दोन तीन टाकायचे त्यामध्ये आणि नंतर आपल्या जेवायच असलं त्या्हा मग सोबत घ्यायची ती
हा म्हणजे फक्त रस्ता करून ठेवायचा.
ह रसा करायचा आणि दोन तीन असे टाकून द्यायच्या आणि फक्त मग थोड्याश्या नंतर आपण जेव्हायला घेतो का त्या वळेस मग त्या घ्यायच्या सोबत
हा म्हणजे मग ताटामध्ये रस्ता घेतलेवर म त्या वड्या टाकायच्या आणि मग त्या खायच्या मग त्या असं कोरडच खायचं का पोळी भाजी बरोबर.
भाकरी चपाती भात यासोबत छान लागते भातरी सोबत तर छान लागते.
ह म्हणजे चांगली ती मासोळीची भाजी काय मासोळी ना.
हा मासुवाडी
आम्ही मासवडी नाही आम्ही कधी बनवली नाही त्याची भाजी म्हणजे आमच्या इथं बनवतच नाहीत म्हणजे हा. आणि खोबरं कसं हा हा.
आणि असं थोडं गरम करून घ्यायचं खोबऱ्या अस अस चुरा करायचाडळायचं नाही प्रॉपर असं. ग्रेव तयार नाही करायची त्याची कोरडा मसाला ठेवायचा तो. खसखस पण बाजून घ्यायची कांदा पण बाजून घ्यायचा लसून आपण असं आवडधोबड नाही कदाळतो.
हा हा.
हो तस ते दळू आणि त्या याच्यावर टाकून द्यायचं डाळीचे पिठाच्या याच्यावरती
म्हणजे आणि डाळीचं पीठ घट्ट अस करायचं का पा
ह नाही नाही आपण एकदम असं घट्ट पिठलं बनवतो का
हा हा
तस बनून घ्यायचं कढाईमध्ये मग ते खाली ओतायच ताटात ते थापायचं मग त्याच्यावर तो मसाला टाकायचा रोल करायचा त्याच्यावाला घट्ट झालेला पीठ एकदम थंड झाल्यावरती मंग ते कट करायचे
म्हणजे ते थंड झाल्यावर कट करायचेत
हो नाही गरम गरम नाही कट कराय गरम गरम केले तर मग ते अशे वेगवेगळं होऊन जात अस ते
बघू मी ट्राय करून बघते मी ते आणि आपल्या डाळी हा आणि डाळी ते पीट आपल्या अस म्हणजे बारीक लागत त्याला का तर रवा डाळीचं पीट
नाइ नाइ एकदम पण हे भजन लायला त्याला वापरतो ना सम्राटच
हा हा म्हणजे आपलं नॉर्मली जे पीट वापरतो आपण घरामध्ये तेच पीट घ्यायच
हो हो तेच तेच हो तेच त्यासाठी वेगळं काही नाही तेच आणि आपल्या घरातलेच साहित्य वापरले जात काय बाहेरचे एवढं काही नाही लागत त्याला
हा काय घरामदे हो घरामदे तर सगळं आसतच खूप जरी मी बनवायचा प्रयत्न करल जरी काय प्रॉब्लेम आला तरी तुम्हाला मी फोन करलच तेव्हा तुम्ही मला सांगू शक ताल काय चुकलय वगैरे काय नाही ते तुम्ही आता सांगितले त्याप्रमाणे ते बनवलच
हो आणि त्याच्या सोबत निंबू कांदा असला तर एकदमच छान
हा हा म्हणजे म त्या रस्यामदेच लिंबू वगैरे पिळून अ हअ ठीकेय बगु मी आता ट्राय करेल आणि ते कुठल्या पण भाकरी पोळी चपाती बरोबर वगैरे
हा कशा सोबत पण आणि मुलांना भातासोबत पण आवडू शकते ती पण तशी पण ती ओडी खाऊ शकतो आपण मास
कोरडी पण वडी खाऊ शकतो का ती
रस्सा हा कोडी पण हो शकतो ग कारण मसाला टाकलेला राहतो ना
आणि ते असं डब्यामदे वगैरे हा नाइ नाइ असं डब्यामदे वगैरे देऊ शकतो का ती भाजी आपण
हो देऊ शकतो ना फक्त वड्या साईडला आणि रस्ता साईडला द्यावा लाग
ह हा चालेल मग त्या डब्यासाठी वगैरे पण काहीतरी नाहीतरी रोज भाजी प्रश्न असतोच काय भाजी बनवायची डब्यांना आज ही जरा ही जरा वेगळी भाजीय आणि छान पण ये
करायला पण
आणि मुलांना तर रोज वेगवेगळंच लागतय डब्यामध्ये ह्याच्यामध्ये कि वेगळं काय दिली भाजी
हो तेच ना मग काहितरी रेसिपी दयायची मुलांना करून ट्राय करा एकदा छान लागते
होऊ करू करू आता करते आता मी ती ट्राय करते मला आवडली ती भाजीची एकदम छान वाटली रा
हो ना तुमच्याकड बनवतच नाहि का ही भाजी
नाहि आम्ही कधी बनवलीच नाही ही ही अशी भाजी
आणि ते जे सुरळी हो आम्ही नॉनव्हेज मदे खातो
हम् हम
त्यात अंडी, मासे सगळंच
हो ना सर्व खाता असतील घरातले ना त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही.
त्यातले सगळेच खातो आणि ते लहानपणापासूनच खातोय ना आता. आणि आमच्या इत आठवड्यातून एकदा दोनदा वगेरे असतच. रविवारी तर असतच.
मग काइ टेन्शन नाही तुम्हाला नॉन व्हेज राहतं त्याच्यामुळे तुम्हाला भाज्यांच एवढ प्रॉब्लेम नाही येत.
पण सकाळी असत ना डब्यांना सकाळी म्हणजे आम्ही डब्यांमध्ये हा डब्यामदे वगेरे नाही नॉनव्हेज देत आम्ही आम्ही संध्याकाळचच घरी नॉनव्हेज बनवतो. सकाळी डब्यामध्ये कस जाईल नाही नाही त्यात डब्यामध्ये अजिबात नॉनव्हेज देत नाही. आणि ब्राह्मण म्हणजे शाळेमध्ये पण ब्राह्मण वगैरे असतात. गुजराती, मारवाडी लोक वगैरे ते खात नाहीत ना.
हो.
आणि मग ऑफिसमध्ये वगैरे पण असं जॉब लिहायला पण भरपूर म्हणजे असे ब्राह्म त्यांना चालत वास वगैरे खातच नाहीत ना ते. हा मग आम्ही हा मग डब्यामध्ये कॉम्प्ल कंपल्सरी व्हेज भाज्याच असतात सगळ्या आपल्या पालेभज्या आपल्या नॉर्मल भाज्या असतात. त्याच आणि मग संध्याकाळी नॉन व्हेज असत मग. ना ते पण कधी म्हणजे अस सणना वैग वगैरे किंवा असे उपवास वगैरे असतो तेव्हा नसतं.
तेव्हा नाही
हा फक्त रविवारी आणि बुधवार वगैरे मंगळवार असं असतं. शनिवारी वगैरे तर आम्ही काय खात नाही सोमवार, गुरुवार, शनिार.
हा ते तीन दिवस नाही खाती बरोबर आहे रविवार आणि.
हा मग त्या हा मग त्या दोन तीन दिवस भाजीचा प्रश्न संध्याकाळचा संपतो की. हा ठीक आहे आता करायचं हे त्यामुळ काय लागत
हो ना तस आम्हाला ते जे त्याच्यामूळ दोन्ही टाईम लागत. तरच काही ना काही डोकं लावांवच लागतं.
पण अशी तुम्ही काहीतरी मेनू वगैरे बनवत असाल ना इडली सांबार, वडा सांबार, उडीद वडा वगैरे. इडली डोसा, मसाला डोसा असं आपला काहीतरी चालूच असतं.
वेगवेगळं काही तर द्यावच लागतं मुलांना.
आणि मग टिफिन मध्ये वगैरे पण असे मेनू देता इडली चटणी वगैरे असं.
हो कधी कधी म्हणजेचं शनिवारी जर पटकन असं होण्याजोगं असलं तर खिचडी वगैरे असं.
हा! हा!
शाबूदाण्याची खिचडी, डोसा हे ते असं चालू असतं.
नाही आम्ही साबुदाण्याची खिचडी वगैरे उपवासालाच वगैरे करतो कधी घरामध्ये कोणाचा उपवास असे ला ना
हा हा.
तरच मग साबुदाण्याची खिचडी बनवतो नाही तर डब्याला वगैरे नाही देत. कारण मग त्या डब्याला अशी कळ नंतर ती गार झाल्यावर चां खाऊशी नाही वाटत ना डब्यातली खिचडी गरम गरम छान वाटते खायला. हा छोट्या हा बरोबर छोट्या मुलांना आवडती.
ते त्यांच्यासाठी मनानं जाती.
तुमच्या इथे मुलंना नेतात का डाब्यामध्ये खिचडी?
हो शनिवारी असं म्हणजे सकाळी शाळा असली का त्या दिवसभर नाही मग दिवसभर भाजी चपातीच राहते.
हा दर शनिवारीच देता साबुदाण्याची खिचडी?
हा!
असं डाळीच्या पिठाचं दिरड, गव्हाचे पिठाचे, वेगवेगळ,
शनिवारी हाफ डे असेल ना?
हो हाफ डे त्यांचा.
हा त्यामुळे तुम म्हणजे असं मेन्यू वगैरे दिलं डब्यामध्ये तरी चालू शकत असन.
हो बारा वाजेपर्यंत घरी येत त्या. त्यामुळे मग सकाळी काही काय अडचन नाही राहणार.
म तुमच्या इथे उपवास वगैरे असल्यावर मग तुम्ही काय बनवता म्हणजे? असं खिचड साबुदाण्याची खिचडी
ह हो भगर असं.
चांगलंय काहीतरी काय
भगर भगर उपवासाची.
म्हणजे ते वरई ना?
हा हा वरई वरई बरोबर!
हा आमच्या इथे वरई म्हणतात त्याला भगर म्हणजे वरई बरोबर म्हणजे एक कुणी तरी ये ना, इथे भगर भगर म्हणजे ऑफिस मध्ये म्हणायचे मग मी तिला एकदा विचारले, भगर म्हणजे काय मग ती म्हणली वरई. वरईला भगर म्हणतात. आमच्या इथे वरई हा मग आमच्या इथे पण तसच झालं म आमच्या इथे भगर कळत नाही. वरई काळती, हो आम्ही करतो ना आम्ही तिथं ना एक म्हणजे उपवास नाही का ते कुठले असतात एकादशी. वगैरे किंवा काय हा मग तेव्हा आम्ही वरईचा भात आणि शेंगदाण्याची आमटी वगैरे बनवतो हा शेंगदाण्याची आमटी बनवतो मी.
एक टाइम खिचडी आणि एक टाइम ते दोन्ही
हा, आम्ही पण तसच करतो वरईच भात सेपरेट करून घ्यायच, आणि शेंगदाण्याची आमटी करून घ्यायची.
हो, त्याच्यात थोडं दही टाकायचं छान लागते आंबट व तिखट अशी
फक्त आपले शेंगदाणे मिरची हा का?
हम्म! उपवासाची कढी बोलतो का आपण त्याप्रमाणे. आंबट आणि असं तिखट तिखट छान लागतं दोन्ही कॉम्बिनेशन.
चालेल चालेल बघू करून करून बघ, चालेल ठीक आहे हो हो चालेल. तुमच्याशी बोलून छान वाटलं ठीक आहे ठेऊ का! हो हो हो.